हॅल हॅलो
हॅलो नमस्कार ताई
नमस्कार आवाज येतोय का
हो येत आहे काय करत ताय
काय नाही चालू आहे ऑनलाईन कामं
ऑनलाईन फॉम भरताय कशाचे अस हाय का
भरायला दिलेलं होत आम्हाला.
हा तो डाटा ह तुमचा राहिलेला होता ना
ना माझ्याकडे उंच्या नाही येत ना पहिले आम्हाला ना एकवीस बावीस मध्ये नाही सांगितलं उं वजन उंचीच म सोनाली म कामं ऐकतच नाही
आता करायला लावता आहे का तुम्हाला
मग एकवी ते बावीस तेवीस चा आता करतोय आम्ही
कडवेला असत खूप आता म्हणजे त्याच्यातलं लसीकरण तारखा आणि आता खूप माहिती भरायला लावत आहे पहिलं कमी होतं वजनंऊंची एवढीच टाकायची आता तर सगळा डाटा भरायचा आहे त्याच्यात.
पहिलं काहीच नव्हत जास्त
पहिले काय काय भरलं होत तुम्ही
काही लेंपी डीडी टाकायची ना ते पण नंतर आलं होत. पहिले जेव्हा बा प्रिया मॅडम होती एक मॅडम होती दुसरी. तिला त मी नाही. पाहिलेलं तिने आम्हाला सगळं बरून दिलेलं होत
आता सोनली मॅडम सगळ्यांना सगळी माहिती भरायला लावते आहे
सगळी माहिती आणि सांगते की पहिला पण बरायला लावलं होत पण पहिलं ही मॅडम होतेच नाही
स आहे का तुम्हाला कोण होतं पहिले
भानुप्रिया मॅडम होती ना नंदुर बारचीी
तिला आम्ही नाही पाहिले ना
हम्म ती तिने सोडलं आणि मग तिच्या जागेवर सोनाली मॅडम आली ना तिने मस्त शिकवलं आम्हाला ह हा हा हे रजिस्टर वगैरे सगळं तिनी शिकवलं आम्हाला
पण आता तुमचे तीन चार वर्ष झाले तुम्ही चांगले ट्रेन झाले बोलायला आपण आणि सगळं म्हणजे
पण जस नवीन येतं तस नवीन नवीन गोष्टी येते ना जुन थोडी रात
ते तर आहेच सगळे यात च गुंतून आहे सगळे काय ऑनलाईन करायचं काय बैठक घ्यायची मातांची मुलींची
सरांचा मेसेज आलेलाय ना पाहिला का
हो पाहिला होता ना विजिट कधी पण होऊ शकते सांगत
आठ तारखेलाय आणि आमच्या गावामध्ये जुन्या गावामध्ये
जुन्या गावांमध्ये हे
जुन्या गावांमध्ये तर पहिलं सुरुवातीला एकवीस बावीस तेवीस म्हणजे बावीस तेवीस चोवीस वर्षेपर्यंत वाटप केलेली वस्तूय न आतापर्यंत आपले लोक काय आठवण ठेवतील
तेच ना ते विसरून सुद्धा जातात आपण किती दात त्यांना सांगतो हे आपली संस्थाच पण आणि त्यांना सांगतात आपण कशाविषयी काम करतो तरी ते विचार विचारलं का विसरतात आणि काय सांगायच ते
आणि आता त्यांना विचारणार येते घरोघरीच जाऊन आणि आम् आम्हाला सांगितलेलं कि तुम्ही त्यांना शिकवून द्या आता काय शिकवणार आहे आम्ही
तेच ना पण आपल्या स्त्रिया म्हणजे अस सामान पण घेऊन घेतात बैठकीत पण येतात त्यांना पण कळायला पाहिजे की आपण कशाविषयी काम करतो आपण तर दर बेठेकीला सांगतो की आपण कशाविषयी काम करतो आपली कोणती संस्था आहे सगळं तर त्यांना माहिती देतोच आपण
तरी काय नाही बोलतेय
शेवटी आपल्याला बोलण आहे कावा लागतो
आता काय होणार काय माहित आता ही विजिट चांगली गेली तर आमचं पुढचं काम होईल आणि सोनाली मॅडम येथं उठून सुटून आमच्या मागेच लागलेली हे पण बरा ते पण बरा
नाही तुम्हाला हे गाव वाटक केले होते ना
काय नाही वाटप केलेले होते सांगून दिल्या नंतर आता म्हणता येत कि बजेट आल्यावर माहित पडेल म्हणे तुमच आता नाही माहित म्हणे
असं सांगताय का ह्
आता पेमेंट पण नाही ती म होऊन गेले आम्हाला तर अहवाल पण नाही घेतलेला आहे आमच तुमचा तरीहवाल घेऊन
हा आमचा आमचा जमा केलेला आहे दोन महिन्याचा अहवाल पण अजून पेमेंट नाही झालेला
नाही पेमेंट तर बजट आल्यावरच होईल पेमेंट पण बच अहवाल तरी घेऊन घेतलेला आमच्याकडन तर काहीच घेतलेलं नाही
मग तुम्हाला पेमेंट देणार का ते
नाही देणार आहेत ना म्हणून तर आम्हाला हे काम करायला कंटाळाा येतोय
हा तसच सांगत होती ती सलिताला पण कॉल केला मी तर ती पण तस सांगत होते की पहिले तर आम्हाला सांगितलं नाही हे बरा ते बरा
मग आता सगळं आता तुमच्या बरोबर सगळं बरा लावताय मग तुमच्या बरोबर रामाला पण चालवायला पाहिजे ना त्यांनी
हो द्यायला पाहिजे ना तुम्ही काम करत आहे तर मग पेमेंट तरी द्यायला पाहिजे
आणि पहिलं जर ही माहिती पहिलं सांगितित सांगते मीडाम पहिले जर नाही बरली असती तर फम सबमिट झाला असता का
नाही
थोडं पण काय पण राहून जात तर लगेच ते तिथं दाखवून देत आणि आम्ही तर सगळे फॉर्म सबमिट केलेले आहेत
हो ना थोडीशी पण माहिती राहिली का लगेच ते फामच नाही गे त अपडेटच नाही होत नाही तिथ हा
आणि आम्हाला आता सांगताय कि तुम्हीच पहिलं भरलेलं नाहीत म्हणे. म्हटलं आता काय सांगायचं सोनाली मॅडमला, सांगितलं का त्यांना राग येतो.
सगडं भरलेलं आहे तरी सुद्धा ते सांगतात की. काही आता काय करायचं, असे एक केकस म्हणजे आता सगडं गुंतून गेलेलं आहे याच कामामध्ये.
मंग, आता कित तीसाबडं जेंव्हा पासून आमी सुरुवाती पासून काम केलेलेयना जेवढ्या महिलांसोबत तेवढ्या महिलांचं भरायचंय आम्हाला, मग कितीच भरणार बरं. तरी बरतोे ज ए मी त मध्ये मध्ये कंटाळा होऊन जातंन् ठीेऊन पण देते.
लिस्ट काडून दिलेली आहे ना मॅडमाने.
म किती महिला आय दाद आय, दोन हजार बावीस पासनं आता आजपर्यंत सोवीस पर्यंत ए.
तीन चार वर्षाचा. माणसं भरावं लागणार तुम्हाला.
एवढ्या महिल्या.
मध्ये-मध्ये कामं दुसरे पण असतात.
आं, असतात आपले आजून हे बेटी का ग्यायचे अस् तात मुलांचे वजनांचे सगडं.
बंद कराय लावलेलाय मॅडमाने.
बंद केलेला आहे का?
हम्म, काय नाही तसं थोडच बकी ए आता होऊन गेलेलं अए.
म, मला तर वाट ते म्हणजे तुमचं हे बाकी राहिलेलं आहे ना ते पूर्ण करून घेणार तुमच्याकडनं.
पूर्ण करून घेणार आणि नाही सांगून देणार.
ते तर माहत नाही. पुढे पण सांगत होते, ते मध्ये विचारलं होत मी तर आम्ही हे सर्वे चालू होता ना गावात. शेडीपालनचा. तर सांगत होते कि गाव वाटप करणार त्यांना मी. बेटी का गेन्यासाट ते असं.
ते सांगत होते पण कधी. कारण कि कडून त गेलं र रातं ना त्यांना ता सांगितलं त असेलच. पण आता ह विजिट नंतर सांगता येत आणि ही विजिट तर एवढ्या वर्षात कोण काही किती बोलत ते आता त्यांच्यावर आहे हा पण चालू असस्त दिलेली राहते तरी लोक बोलत नाही
हा ना मध्ये पण असं झालं होत सगळ्यांना म्हणजे ते आले होते वि्हजिट ला मध्ये पण ह म्हणजे किचन गार्डन दिलं होतं महिलांना तर हे कोणत्या संस्थेद्वारा दिलं गेलं तुम्हाला असं विच विचारलं सरांनी ते सुद्धा सांगता येत नव्हतं महिलांना एवढं सांगून सुद्धा
मग तर काय बोलायचं आता त्यांना आणि एवढ्या वर्षात कोण लक्ष ठेवेल
कोणच नाही सांगत आणि बोलायला लावलं का असं तर खूप बोलतात ते
हम्म असं तर खूप बोलतात पण तेव्हा बोलत नाही आपल्या मुलं होते ते येडे बधिर तरी त्यांनी पण सांगितलं म्हटलं होतं म्हंटलं आपल्या लोकांना समजत नाही तुम्ही तुमच्या तुमच्या बजेटने लिहून घ्यायच
हा ना
तर मंग आता कोण येत आणि काय येत दग बुकचे मुलं होते ना
सांगत नाही ना ते बोलतच नाही तोच प्रॉब्लेम येतो त्यांचा आपल्या आपली भेटी का घेत लका सगळे बोलतात ते आणि अशी विजीट राहिली का सरांची तेच बोलत नाही मग ते
हम आता बघून जे होईल त्यात
आता फिरावं म्हणजे असंच एक दोन बैठिका घ्यावच लागेल महिलांचीच
हम्म त्यांना घरोघरी जाऊन सांगावं लागेल की येत येत बुवा बोलायच स असं तसं ते पण पूर्ण गावाात डाटा घेऊन येतात ना पूर्ण गावाला किती ती सांगणार.
तेच.
मग एक दोन राहिलं तर त्यांना समजून देतो आपण.
हा.
पूर्ण गावाच्या महिला आहेत ना जेवढ्यां सोबत आपण काम केलेलं आहे तेवढे पूर्ण महिलांच्या ना यादी घेऊन येतात ते. आणि ते सांगतात यांच्या जवळ घेऊन जा त्यांच्या जवळ घेऊन जा आणि ते सांगतात यांच्याजवळ घेऊन जा त्यांच्या जवळ घेऊन जा त्यांच्या घरी घेऊन जावं लागतं आणि ते चार पाच लोक असतात. आणि आम्ही एकटे. ज्याच्या सोबत राहिलं त्यांना चांगलं समजून देत अस बोला तसं बोला
हा ते बोलणारे राहिले क का मग बोलतात ते. आणि बोलणारे राहिले ना तर मग बोलतच नाही.
तर नाही बोलत मग.
त्याच्यात अशी एक दोन महिला असते ती चांगलं बोलते. आणि दुसऱ्यांना पण बोलायला लावलं का ते मग लाजतात हसतात असं करतात ते. बोलत नाही.
दहा मिनिट नंतर मग फॉर्म सबमिट कसं करतात? ता ग..
चालेल ताई मी तुला मी नंतर कॉल करते हा.
हा चालेल.